हो हॅलो
हॅलो तुम्ही फ्री आहात का
हो हो मी फ्रीच आहे बोला ना
ओके हॅलो नमस्कार मॅम मी श्वेता बोलते शिरळवरून
हा मी प्रतीक्षा बोलते बोला कि
ऍक्च्युली मॅम मला म्हणजे तुम्ही फ्री आहात ना मला तीन विषयावर थोडं तुमच्याशी डिस्कशन करायचं होतं
हो हो मी फ्रीच आहे बोला ना काय बोलायचं आहे बोला
ओके मॅडम मला तीन विषय माझा असा आहे की म्हणजे तीन शब्द आहेत वर्ड्स आहेत त्याबद्दल बोलायचं होतं एक तर खाद्य पदार्थ
ओके
आणि तिसरा आहे तो कुटुंब म्हणजे आपले स्वतःचे एक कुटुंब असेल किंवा बक्त असेल त्याबद्दल
ओके ओके बोला बोला
ओके तर मॅडम मला खाद्यपदार्थ बोलता म्हणजे मला वेगवेगळे पदार्थ म्हणजे मला वेगवेगळे खाद्य पदार्थ खायला आवडतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगते खाद्यपदार्थ हे मानवाच्या जीवनातील हा खाद्य पदार्थ हे मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहे अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही माणूस असू दे प्राणी असू दे पक्षी असू दे अन्न हे लागतच आपल्याला पाणी आणि अन्न हे महत्त्वाचं आहे तसेच हम् तसेच अन्नाशिवाय आपल्या शरीरला ऊर्जा ताकद आणि पोषण मिळू शकत नाही हे मिळवण्यासाठी ऊर्जा ताकद आणि पोषण मिळवण्यासाठी आपल्याला अन्न खाणे खाद्य पदार्थ खाणे आवश्यक असते आपल्या संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे म्हटले जाते बरोबर आहे ना मॅम
हो हो
आपल्याला अन्नाचे महत्व लक्षात येते आपण दररोज विविध प्रकारचे अन्नपदार्थ का तो जेसे क कि भात, चपाती, भाजी, डाळ विविध म्हणजे कड कडधान्य जसे मोड आलेली मटकी वगैरे फळे फ्रूट्सचा समावेश असतो आपल्या अन्नामध्ये दूध अंडी मांस मांसमध्ये नॉनव्हेज वगैरे तसेच गोड मिठाई इ पदार्थचा आपल्या आहारात समाविष्ट असतो. खाद्यपदार्थामध्ये आपल्या आपण जे डेली म्हणजे जेवण जेवतो आहारामध्ये विविध जीवनसत्वे असतात ए बी सी डी असे जीवनसत्वे तसेच चरबी प्रथिने प्रथिने आपल्याला आहारामुळेच मिळतात खनिजे यासारखे पोषक घटक असतात हे घटक आपल्या शरीराच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी मदत करतात मदत करतात म्हणजे शरीराची वाढ व विकास हे अन्नामुळेच होतात तसेच आजच्या काळात म्हणजे तरुण पिढित तरुण पिढीमध्ये फास्ट फूड चे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे पिझ्झा सारख पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज समोसे चिप्स इत्यादी सारखे म्हणजे तसे सीपेय कोल्ड्रिंक्स वगैरे याचा वापर तरुणामध्ये जास्त प्रमाणात दिस हे पदार्थ चवि असतात म्हणजे खाण्यासाठी चव लागते त्याला आपल्या जीवेला चविस् अस काहीतरी खऊ वाटत ते चविस् असतात परंतु ते आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकतात विविध प्रकारचे उघड्यावर चिप्स खाल्ल्यामुळे फॅट्स वाढू शकतात कॅलरीज बर्नत नाहीत त्यामुळे नियमितपणे व्यायाम केला जातो केला पाहिजे सॉरी असे एवढे हानिकारक पदार्थ खाण्यापेक्षा पोळी चपाती भात जेणेकरून आपल्या अ आहार म्हणजे शरीराला पौष्टिक असे घटक मिळतील जीवनसत्व मिळतील खनिजे मिळतील प्रतिने मिळतील असे आहार घेणे गरजेचे आहे तुम्ही थोडं खाद्यपदार्थाबद्दल काय मॅडम बोलू शकता
हो हो नक्कीच मला देखील वेगवेगळे ख खाद्यपदार्थ आहे ना खायला खूप आवडतात म्हणजे मोस्टली मी घरचेच अन्न खाते कारण मला बाहेरच खाल्ले की लगेच हेल्थ इशू वगैरे होतात तसेच मग मला घरचे म्हटले की पुरण कोळी ममलीच्या हातची खूप आवडते त्यानंतर मग बाहेर जसं म्हणायला गेलं तर माझा आवडता खाद्य पदार्थ जो आहे तो वडापाव आहे बाहेर मग बिर्याणी वगैरे मी खाते घर ते गरम गरम जेवण खाल्ल्यावर खूप छान वाटते ना आपल्याला मग माझ्या मते कस असते घरचे अ हे जास्त आरोग्यदायी आणि अ असं म्हणजे शरीराला चांगले असते कारण ते स्वच्छ आणि ताज असते बरोबर ना मॅम
हो हो अगदीच आता मॅडम मला दुसर्‍या विषयावर बोलायं म्हणजे तुम्ही खाद्य पदार्थबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे मला माहिती दिला तुमच्याबद्दल तुम्ही सांगितला तुम्हाला वडापाव आवडतो छान आहे महाराष्ट्रातील बस प्रसिद्ध असे ते खाद्यपदार्थ आहे जसे की पुरणपोळी अ मिसळ वडापाव फेमस आहे मुंबईत जास्त प्रमाणात वडापाव खाल्ला जातो असं ऐकून माहित आहे छान वाटलं तुमची माहिती तर दुसऱ्या विषयावर मला प्रवास या विषयावर बोलायच आहे मॅडम
प्रवास म्हणजे तुमच्या मते काय
प्रवास म्हणजे माझ्या मते ना रोजच्या कामातून आपल्या दैनंदिन जीवनात थोडासा बदल म्हणजे रोजच्या जीवनात कस ताणतणाव वगैरे असतो ना प्रेशर वगैरे जॉबच हे ते असते मग प्रवास म्हणजे बाहेर कुठ तरी आपण फिरायला जायचं तिथले व म्हणजे एन्जॉय करायचं आपण लहान मुलांसोबत वगैरे फॅमिली सोबत यालाच तर प्रवास असं म्हणतात
ओके माझ्या म थोडक्यात मॅडम असं की एका ठिकाणा होन दुसऱ्या ठिकाणी शैक्षणिक असू दे ऐतिहासिक असू दे धार्मिक असू दे किंवा नातेवाईकांसाठी पर्यटन असू दे आपण त्या ठिकाणी जाऊन तेथील माहिती गोळा करतो तिथे फिरतो आपला आनंद लुटतो आपला मानसिक ताणतणाव दूर करतो म्हणजे प्रवास होय प्रवास हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात जसे की जल प्रवास पाण्यातून बोटीद्वारे केला जातो किंवा नेवी मध्ये चालते असं तसेच बस प्रवास बसने देखील प्रवास करतो रेल्वे सर्वात आनंददायी व उत्साहपूर्वक असा रेल्वे प्रवाह असतो प्रवास असतो सॉरी हवाई प्रवास देखील छान प्रमाणात एरोप्लेनने वगैरे छान वाटत तसेच प्रवासामुळे नवीन ठिका ा आपल्याला माहिती देखील मिळते नवीन लोक तेथील संस्कृतीची ओळख होते जसे करून महाराष्ट्रात फेमस असे कोल्हापूर मधल्या ठिकाणमध्ये पायतान असे बोलले जातात तेथील संस्कृती तेथील भाषा कोकणातील भाषा तसेच साऊथ मध्ये वेगळा्या प्रकार साडीचा वेगळा प्रकार बोलणे जेवण भाषा अशी वेगवेगळी संस्कृती आपल्याला कळते तसेच प्रवासामुळे मन प्रसन्न होते ताजे तवाने होते आनंद लुटता येतो तसेच जानात भर पडते अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे असे म्हटले जाते अनुभव तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रवासामुळे मिळतो तसेच मॅडम तुमच्यामध्ये प्रवास करताना आवश्यक कागदपत्रे कोणती असे तुम्हाला वाटतात
आपण डेली जर म्हणजे ट्रॅव्हलिंग करत असो तर असे सॉरी तर आपल्याकडे म्हणजे बाकीचे आधार कार्ड वगरे आय कारड आपल्याकडे ते असायलाच हवे असं मला तरी वाटतय त्या बाबतीत
ओके आणि त्याचबरोबर प्रवास करताना आपण आरोग्याची काळजी देखील घेतली पाहिजे बाहेरचे फास्ट फूड खाणे पाणी इतर बदल झाल्यानंतर आपली तब्येत बिघडते त्यामुळे प्रवासामध्ये काळजी देखील घेणे गरजेचे आहे तसेच मॅडम माझ्या आन म्हणजे माझ्या अ माझ्या जीवनातील सगळ्यात आनंद आनंदीमय अनुभव असा महाबळेश्वरचा आहे तुम्ही कुठे प्रवास केलात मॅडम फिरायला वगैरे गेलात
हो जातो आम्ही वर्षातून एकदा वगैरे असं जातो आम्ही मोस्टली ना फॅमिली सोबतच जातो आणि धार्मिक स्थळांनाच भेटी देतो म्हणजे जसं की अक्कलकोट आहे गणपतीपुळे आहे पंढरपूर आहे असं आम्ही धार्मिक स्थळांना जास्त भेटी देतो म्हणजे मन प्रसन्न देखील होत आणि फॅमिली सोबत बाहेर जायच देखील होत आपल्याला
हो गणपतीपुळेचा खारा समुद्र परत तेथील थंड वातावरण डोंगर दरे आंबा घाट इतर सर्व आकर्षित कर करून डोळ्याला म्हणजे डोळ्यांना प्रसन्न असे वाटते ते दृश्य अविस्मरणीय असते ते तिथे देखील आनंद वेगवेगळ्या प्रमाणात लुटता येतो लहान मुळे मुले तर समुद्रातून बाहेर निघायचा प्रयत्नच करत नाही तेथील तेथे त्यांना खूप चा चांगल्या प्रकारे आनंद लुटता येतो
हो बरोबर
चला मॅडम आता आपण तिसऱ्या विषयावर बोलूया आपला तिसरा विषय आहे तो कुटुंब आहे तर मॅडम कुठ कुटुंब म्हणजे तुमच्या मते
माझ्या मते कुटुंब म्हणजे घरात जेवढे सदस्य आहेत म्हणजे किती जण राहतात वगैरे आणि एक फॅमिली फ्रेंडशिप सगळा जो बॉन्ड जो असतो ना तो मिळून जे तयार होतो त्याला कुटुंब असे म्हणतात
ओके मॅडम मी सांगू का माझे माझ्या मते कुटुंब म्हणजे एकत्र राहणारे प्रेमानं जोडलेले आपुलकी माया त्यात असलेले प्रेम तसेच त्यांच्या डोळ्यातन दिसणारी काळजी यांचा असलेला समूह म्हणजे कुटुंब होय तसेच मराठी तिथा मराठीत कुटुंब या शब्दाचा अर्थ परिवार घराने किंवा नातेवाईकांचा समूह असा देखील घेतला जातो कुटुंब हे समाजाचे मूलभूत घटक मानले जाते कुटुंबातून माणसाला संस्कार प्रेम आधार आणि सुरक्षितता मिळते तसेच मॅडम कुटुंबाचे दोन प्रकार पडतात एक संयुक्त कुटुंब दुस दोन लहान कुटुंब संयुक्त कुटुंब मध्ये अनेक पिढ्या पिढ्यानपिढ्या चालून आलेली परंपरेनुसार म्हणतात की पिढ्यान पिढ्या जसे काका काकी चुलते आपल्या आईवडिलांचे काका काकी आ.. आजी आजोबा अशा पिढ्यानपिढ्या एकत्र राहिलेल्या असलेल्या कुटुंबाला संयुक्त कुटुंब असे म्हणतात तसेच लहान कुटुंब म्हणजे आई वडील मुले थोडक्यात हम दो हमारे दो सारखे परिवार असतो म्हणजे एक परिवा परिवार असतो यामध्ये आपुलकी प्रेम जिव्हाळा कमी प्रमाणात प्राप्त होतो त्यामुळे संयुक्त कुटुंबामध्ये आपुलकी प्रेम जिव्हाळा माया तसेच सुरक्षीता देखील जास्त प्रमाणात प्राप्त होते अं कुटुंब हा संस्कृतमधून आलेला श.. शब्द असून त्याचा अर्थ फॅमिली किंवा हाऊस होल्ड असा देखील असू शकतो खर म्हणजे मॅडम कुटुंब हेच खरं बळ असत कारण एखाद्या दुःखाच्या प्रसंगी लोक सल्ला देतात साथ नाही अ एखाद्या दुःखाचा प्रसंग आला तर आपल्या खंबीर आपल्या पाठीमगे खंबीरपणे आपली फॅमिलीच उभी राहते फॅमिलीलाच दुसरा शब्द कुटुंब आहे फॅमिलीचा अर्थ एफ म्हणजे फादर अँड यम म्हणजे मदर आणि आय लव्ह यू असा होतो कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्वाचे स्थान आहे तुमच्या असो माझ्या असो प्राणी असू दे पक्षी असू दे सर्वांच्या महत्व वव सर्वांच्या जीवनातील महत्त्वाचे स्थान आहे असे मानले जाते असे मानायलाच हवे माझे कुटुंब मॅम खूप प्रेमळ आहे आणी आनंदी देकी.. लाजते माझे कुटुंब माझ्या कुटुंबामध्ये आई वडील आजी आजोबा आणि आम्ही दोन बहिणी आहोत माझे वडील खूप मेहनती आहेत ते आमच्या कुटुंबाची काळजी घेतात रक्षण करतात संरक्षण करतात तसेच माझी आई घरकाम करते आणि आम्हाला प्रेमाने सांभाळते आजी आ.. आजोबा आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवतात काय करावे काय करू नये याबद्दल माहिती सांगतात तसेच तस अ तसेच नवीन गोष्टी शिकण्याची संधी देखील आम्हाला देतात प्रत्येक वेळ मिळेल तेव्हा प्रवास प्रत्येक वेळ मिळेल त्यावेळी प्रवास करायला नेतात तुमच्या फॅमिलीबद्दल तुम्ही मॅम काही सांगू शकता
हो हो माझ्या फॅमेलीमध्ये म्हणजे माझी संयुक्त फॅमिली आहे ही माझे वडील माझी आई माझी ती बहीण आणि मी असे आम्ही चार मेंबर्सच आमच्या फॅमिलीमध्ये राहतो आम्हालाही कुटुंबात टाइम स्पेंड करायला खूप आवडते कधी कधी माझ्या बड्डे आणि माझ्या बहिणीमध्ये खूप भांडन होतात पण लगेच आम्ही पुन्हा एकत्र येतो आस म्हणजे खूप जॉईंट फॅमिली सारख अस सतत आम्हाला आठवण देखील येते बाकीच्यांची पण तस काही नाही समजून घेतो आम्ही व्यवस्थित राहतो माझे वडील हे बाहेर कामावर असतात माझी आई घरकाम करते माझी बहीण अजून कॉलेज शिकत आहे मी जॉबला जाते बाकी आमची सकाळची सुरुवात ही व्यवस्थित होते व्यवस्थित होते आणि आम्ही गुण्या गोविंदाणे राहतो ते बघ ती
ओके लास्टला मॅडम सांगेन की आपले कुटुंब आपले धैर्य असते तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यावर मतभेद न करता भेदभाव न करता सदस्य त्यावर सर्वाप्रमाणे प्रेम केले पाहिजे राईट ना
हो हो बरोबर अगदी बरोबर
थँक्यू सो मच मॅम तुम्ही टाइम दिल्याबद्दल ओके चालेल ठेवते मॅम
एंड कॉल